हॅलो
हॅलो हा काय ग बरी येेस काय? हा येतोय की आवाज निवांत हाय बघ. निवांत हाय बघ होय झालं की तू जेवलीस?
हो हो हो सगळं झालं बघ माझं पण.
हम्म मग काय परवा ट्रीप ला कुठं गेलेला ग?
होय गेलेलो की परवादिवशी ट्रीप ला गेलेलो काळाबावाडी डॅम ला.
होय
हो राधानगरीला घे घरचेच की सगळे घरचे वगैरे गेलेलो आणि थोडे म्हणजे आमच्या शेजारचे पण आलेले आमच्यासोबतच फिरायला.
हा तेच तुझे फोटो बघित म्हणून म कॉल करून विचाराव काय करा लागल्यास.
हा ट्रीपला गेलेले मग राधानगरीला. म्हंटलं कारण कि पावसाळा पण नव्हता आता नव्हता ना त्यामुळ म्हटलं जायचं पाऊस पण नाहीये. होय कमी आहे पाऊस, म्हणजे आता पाणी सध्याला तरी आता कमी चालेय भरपूर कस पाऊस नसत त्यामुळं आले आता.
हम्म पाऊस कुठंच नाहीे अगं जरा तर पाऊस पडायलाच पाहिजे
त्याच्यामुळे पाण्याची टंचाई आल्या ना, आता पाणी आपल्याला दोन दोन तीन तीन दिव सोडाय लागलय दोन दोन दिवस
हम्म आमच्याकडे पण तोच प्रॉब्लेम प्रब्लेम आहे उगीच आम्ही खालच्या साईड ला राहतोय त्यामुळे काय वाटत नाही पाणी येतंय. मग काय काय एन्जॉय केला ट्रिपमध्ये.
भरपूर एन्जॉयमेंट झाला, म्हणजे गेलो आम्ही सकाळी. निघायं म्हंटलं कारण की यायचं होतं ना संध्याकाळी सगळं, एन्जॉयमेंट करून संध्याकाळी यायचं होतं. त्यामुळे कसं सकाळी लवकर निघायचं म्हणून लवकर आवरलेलो सात आठलाच पण ते कसं शेजाऱ्याच थोडा आवरला लेट झाला.
होय सगळ्यांच्या बरोबर जायचं म्हणलं की हाच प्रॉब्लेम होतोय.
हा कोणाच तरी आवरायच तर राहतेय ते. मग त्यात आणि मग काय तिथं काय डॅम आहे त्यामुळं वाहतं पाणी डॅम आहे ना मोठ्याच्या मोठ.
हा होय परवा आम्ही पण गेलेलो त्या साईडने यता येत बघितला. तर पाणी जास्त नव्हत. तर त्यावेेळेस पण आम्ही जाऊन पण आता दोन महिने झाले हा.
झाले का मग तिथंच मग गेलो आम्ही मग तिथे गेल्या नंतर कसं, आम्ही इथूनच म्हणजे ऑर्डर दिलेली होती. जे नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी नॉनव्हेज बिर्याणी होती. आणि जे कोण व्हेज खातात त्यांच्यासाठी व्हेजची बिर्याणी होती, मग ते ऑर्डर दिलेली मग ते तयारच आम्ही घेऊन गेलेलो आणि जे नॉनव्हेज खाता ते साठी क त्यांनी ना चिकन सिक्स्टी फाय करायचं म्हणून ते सगळं घेऊन गालेले तिकडं. राधानगरला. म- ते तिथं गेल्यानंतर ते तिथं केलं हा जे नॉनव्हेज खातात ना त्यांनी ते केलं, जे बीज खातात त्यांनी काय निवनत एन्जॉय करत बसले. हा सगळे ला -लाकडं वगैरे सगळे जवळचेच. होय आणि तिथ सगंळं जवळच आय ना. हा.
येताना आम्ही त्यावेेळेस बघितलं ना की तिथं अ- चुली वगैरे मांडलेल्या होत्या मग ती आमच्याबर मैत्रिण होती तिला विचारताना ती म्हणली हिथ येऊन स्वयंपाक करून जेवणारी पण आहेत लोक.
होय होय भरपूर आणि गर्दी तर भरपूर असत्या होय. आणि गर्दी पण भरपूर असतिया तिथं असं नाय की बाबा गर्दी नसत्या किंवा काय एवढं एक आता किती न्यूज ला आपण ऐकतोय की काळमवाडी डॅम मध्ये मुलं वाहून गेलीत किंवा काय तरी पण माणसं ऐकत नायत तरी पण जातातच तिथं.
लोकांना भीती ही उरली नाहीये. कुठं पाण्याच्या जवळ जाऊदे नाय तर कुठं जाऊदे, आता ते परवाचं पण रत्नागिरी च्या ह्याचं झालं नाय काय गणपतीपुळ्याच्या समुद्रात. ते आता लाट आलेली दिसत्या म्हल्यानंतर तर पुढं कशाला जाय च -ना मुलांनी हम्म. पाण्यात म्हणल्यावर हम्म. वाहून गेलीत दोघं का पान जण वाहून गेलेली दोघांच काय तर हे सापडल्या बॉड्या. परत एकट्याची मालवणला सापडली म ते आई व- डलांना होयच की आई वडलांना वाटतय की पोर आपली जाऊन फिरून यावी, ती गेली की ट्रिपला व्यवस्थित जाऊन व्यवस्थित आलीत तर बरं.
बरं होय की नाय त्यांना पण भीतीचच कि ते.
हम्म, यू पर्यंत येऊपर्यंत आई बा वडलांच्या जीवाला दुघ दुघ. म तुमची ट्रिप छान झाली ना?
मस्त झाले आम्ही कसं घरचेच सगळे गेलेलो आणि जास्त काय आमच्या कसं घरातल्या लावून दिलं नाय पाणी भरपूर म्हणजे पाणी हुत त्यावेेळेस आम्ही किती आता तीन महिन्या मागं गेलेलो. त्याच्यामुळ ते पाणी एकदम वाहत भरपूर होतं मग त्याच्यामुळ आमच्या घरातल्या काय जास्त लावून दिलं नव्हतं तेवढ्या दगडांवरती तेवढं बसायला दिलेलं सगळ्यांना. कि जा इथच बसा तर त्याच्यावरती तेवढं बसून आम्ही एन्जॉय केला भिजून वगैरे. म ते जेवण तेन कितीला तरी पण न्हाय न्हाय म्हणलं तरी आम्ही गेलो इथून अकराला पोहोचलो आम्ही तिथं, आठ ला निघलेलो अकरा बाजूपर्यंत आम्ही पोहोचलो. पोहोचल्यानंतर- तिथं पुढं आम्ही सगळं एजॉय मेंटेन तेन करून आम्ही जेवलो तीन ला.
हम्म, नाय एकदा पाण्यात गेल की पोर म्हण कोण मन जेवायला येतच नायत लवकर.
आणि कुणाच्या लक्षात पण न्हाय की भूक लागल्या किंवा काय नाय सगळे पावस पाण्यात ते भिजायला लागल्यात भिजाय लागल्यात त्या पाण्यात. नंतर तीन साडेतीनला ज लय हे करताना मग सगळेजण जेवायला वाटतना क मग येऊन आम्ही जेवलो त्याच्यानंतर. तर मग. आणि परत यायचं होतं त्यामुळे लवकर तर निघायलाच पाहिजे कारण तिथं कसं राधानगर त्या साईडला घौरेडे. जास्त असतात तिथं हा.
ते जरा पुढच्या साईडला जंगल पडतय ना तिकडं.
हा तिथं लईन जास्त घरड आहेत. म्हणजे असं न्यूज ला पण सांगतात की, नाही तिथं घरडे जास्त आहेत प्रमाणात.
हम्म.
तिथं संध्याकाळचं कोणाला असं जाऊ देत नाही तसं म्हणतात तर काय जाणारी माणसं जातातच की, बघायला आता.
होच की, जाणाऱ्या माणसांच काय आपण हे करू शकत नाही ना.
हा, मग तरी आम्ही आवरून वगैरे. पा चार वाज साडेचार वाजता आम्ही बाहेर पडलो तरी यायला आम्हाला इथं आठ. साडेआठ वाजलं तरी थोडा वेळ कुठ तरी थांबत थांबत आम्ही आलो. त्याच्यानंतर आम्हाला टाईम झाला चहा पिणारी माणस पण थब चहा. प्यायला ते जरा पुढं आल्यानंतर कसं भिजूनले थंड वाजत होती.
तेन जस चहा मिळत तस जरा पुढं गेलं की, तसा चहा मिळत नाही लोकांना.
हा, आणि कस लांब. म्हणजे आता भिजून वगैरे असं हे झालेलं नाही थंडी वाजत होती सगळ्यांना चहाची. त्यालाभा आलेली पाच म्हणजे पाच वाजलेलेच की, ते ना. सगळे जथ मग थांबलो जरा पुढं आल्यानंतर हा वगैरे पिला. चहा वगैरे झाल्यानं''--'' तर मग आम्ही आलो मग आम्हाला घरला येऊपर्यंत पूर्ण अंदार झालेला नऊ साडे आठ नऊ झालेले.
होय नाही घरी उपर्यंत परत आ ''--'' तरी आता उजेड दिवसभर भरपूर संध्याकाळी सात वाजलेले तरी सूर्य असतोच. साडेसहा पावणे सात वाजले तरी उ उन्हाचा तडाखा.
होय होय असतोय असतय.
खरं असं डॅम बघायला गेल्यानंतर कसं पाणी भरपूर पाहिजे. आम्ही पण परवा येतय बघितला मालवण मधून येतय ह्या साईड न आलेलो ना. बघायला गेलेलो. खर पाणी एवढं काय नव्हतं त्यामुळ कसं पोरांना पाण्यात खेळायची हौस असत्या.
लय होय जास्त करून.
खरे तुमची ट्रीप छान झाली सोड मी बघितलं तुमची ट्रीप खरंच. छान एन्जॉय केलाय तुम्ही सगळ्यांनी.
होय आणि तुम्ही कुठे गेलेला मग.
आम्ही मालवणला जाऊन आलो.
मालवणला काय.
हा, मु मुलांना बीच साईड ला जायचं होत.
अरे वा मग तुमची ट्रीप कशी झाली.
आमची ट्रीप छान झाली एकच नंबर झाली आमची ट्रीप आम्ही सगळ्यांनी मिळून. खूप म्हणजे खूप एन्जॉय केला. मैत्रिण होती मैत्रिणीची फॅमिली इथून नाही. न दोन तीन दिवसांसाठी गेलेलो आम्ही.
दोन तीन दिवसासाठी गेलेला का हम हम हम, म सगळं घेऊन गेलेला म्हणा का तिथ म्हणजे तिथंच हॉटेल मगर मध्ये.
हॉटेल तेन तिथंच म्हणजे बीच साईड रूम पाहिजे होत ना मुलींना.
हा हा हा.
हा मग सगळ्यांना बीच साईड म्हणजे कसं उठलं की आपल्या समुद्रात खेळायला जायला मोक
खेयला जाय, त्याच्यामुळे तिकडच हे केलं.
हा तिकडच राहून तिकडच एन्जॉय करून ते दोन तीन दिवस राहून परत पोरांना कसं पुढच्या सुट्टी शिवाय जायला मिळत
मिळत नाही, हा बरोबर आहे
म्हणूनच म्हटलं जाऊन यायचं.
हा.
हम्म, तेवढंच छान वाटलं जाऊन यायला.
होय की, आणि लहान मुलांना सुट्टी वगैरे पडली की तेवढंच मि ते कने आत्ता आणि आम आमच्या वेळेस तर एवढा ह
अ जास्त तर सगळ्यात अगोदर आपणच गेलेलो परत, आणि एकदा जाऊया म्हणू लागल्या. सारखं कुठ वर्षातून एखादी, दुसरी ट्रीप ठीक आहे.
ठीक आहे होय की.
च्या त्यांना पण जमायला पाहिजे ना.
होय कि, व्हायला पाहिजे ना आत्ताच कसं अभ्यास म्हटलं तर जास्त आता आम्हा आपल्या वेळेस एवढं नव्हतं आता लय भरपूर काय का काय निघलेय, अभ्यासाच सुद्धा.
भरपूर वेगळं-वेगळं, काय त्यांच्या अकॅडमी काय, कुठं हे काय. आपल्या वेळेस असं कुठं होतं? आपल्या वेळेस वर्षात ना एकदाच आपण ट्रीपला जात होतो शाळेत. तून ह्याच्यातून शाळेची ट्रिप. हित ह्यांची कसं आता सारखं पोरांना कुठलं काय बघायचंय म्हणलं की चला. गाडी करायचं जायचं चला. मग आमच्या बरोबर कस ती मैत्रिणी एक आहे हितली तिच्या ती तिची फॅमिली, आमची फॅमिली मिळून गाडी करून गेलं की बरोबर जाऊन येत. ते हा, सगळे सोबत असतात त्यांची मुलगी आहे लहान त्यांच्याबरोबर. सगळ्यांना एन्जॉय होतोय, सगळे मिळून हे करतात.
कस हाय एखाद्या म्हणजे कोणत्या तरी माणसाला माहिती असलं ना की आपल्याला बरं पडतय. म्हणजे कोणालाच माहित नसलं तर ते, रोड वगैरेत आपण विसरतोय मग ते असं होते प्रॉब्लेम होत.
आणि आता कस सगळं डेव्हलप होत गेले, त्यामूळ जास्त कस सगळं बदलत गेलय. पूर्वीचे रोड आणि आत्ताचे रोड, पूर्वी जे होत ते आता काही नाही.
हा त्यामुळे कसं ते आपण बघा अस. ती बग कोणतरी माहिती आहेत, त्याला सगळं माहिती आहे फिरून वगैरे आल्या तसा माणूस आपल्या सोबत असला की आपल्याला पण बरं पडते की, हा बाबा हा याला सगळं माहिती आहे. सोबत घेऊन जाणार तर व्यवस्थित घेऊन पण येणार.
व्यय, नाही तसं माहिती असणाऱ्यांनाच घेऊन गेलेलंही होत. तुमच्यात तुम्हाला माहिती होतं वाटतं सगळं म्हणून तुम्ही सगळे जाऊन आला व्यवस्थित.
आमच ते अस झालं माणसं भरपूर झालीत आमची, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटल आमचे कसं, आमचं माझ माझी फॅमिली तर माझ्या फॅमिलीमध्ये सात आठ माणसं आहेत. तेवढी त्यांच्या फॅमिलीत पण सात सात आठ माणस आहेत कोण असं म्हणजे कमी नाही त्यांच्या पण सात आठ माणस आहेत.
हा त्यामुळे सगळी मिळून असली की काय वाटत नाही, आणि एकमेकांना माहिती असलं की माणूस जाऊन येतय.
होय, चालतय मग नंतर करतो घे तुला
हा चालेल, ठीक आहे. बाय.